हॅलो हां बोल की,
हा कशाला इन्व्हेस्ट करायचं, म्हणून तशाच आहेत त्या आणि आता घोडावत मध्ये पण तसच केलंय त्यानी टेंडर भरून असं ह्याच्यावरच बस घेतात आता सगळ्या कॉलेजनं तसंच केलंय फक्त एसआयटी वाली तेव आपली बस आणि डीकेटी फक्त बस विकत घेत्यात.
तसं परवडतय काय मग त्यांना?
त्यांना परवडतयच की ग हे खरं काय कळत नाही, कारण कसं आहे त्यांना महिन्याला हां काहीतरी बसला एका बस ला काहीतरी पन्नास हजार रुपये भाडं आहे बघ, पन्नास काय चाळीस हजार रुपये भाडं पड मग पेट्रोल बरोब असणार की त्यांना परवडत असणार की ग. आता गाडीला पेट्रोल पण तेवढं लागत असणारच की?
होय तसं म्हणाले ग, एकदाच जर दोन तीन लाखाची बस घेतली
हा दोन तीन लाखात बस येत्या होय? दोन तीन लाखाला बस येत नाही. हम एका बसची किंमत अ पंधरा ते पंधरा लाखाच्या वरती आहे.
बर ठीक आहे, पंधरा लाख धरून चाल. खर असं महिन्याला पन्नास पन्नास हजार तर द्यायला लागणार नाहीत?
हो त्यांनी म्हणतात खरं घेऊन काय उपयोग आहे, एकदम संख्या तेन कमी झाली तर कॉलेजची. ता इंजिनिअरिंग ला कोण जातंय सगळी आता बंद व्हाय लागलेत की जायचं, मग मग तेवढं वाया जाणार नाहीत होय पैसे?
मग आणि तीच बस विकायला म्हणलं तर त्यांना पाच लाखाला विकायला लागणार.
हम्म मग पैसे मिळत नाहीत ना तेवढं आउटपुट आणि एवढं काय हे नसतंय आ त्ता कसं व्हाय
हॅलो हॅलो हॅलो हॅलो रेंज मध्ये ये कि मला कायच ऐकू ईना झालंय. हॅलो हॅलो